हॅलो हो.
हॅलो नमस्कार ताई. काय म्हणता कश्या आहात.
मस्त तुम्ही कसे?
एकदम छान. आता काय स्वयंपाकाची वेळ, भाजी कुठली करायची
हासुय हास प्रत्येक घरामध्ये असतो खर तर.
हो स. संध्याकाळ म्हटलं कि तेच प्रश्न असता, आणि सकाळ म्हटलं कि तेच प्रश्न असता. कि काय स्वयंपाक करायचा, आणि काय भाजी बनवायची भाकरी कराय
चपाती भाजी सकाळी त कस डबे वगैरे अस तात जायचं असं पटकन होऊन जातो ओ स्वयंपा
हो आणि एवढ्या भाज्या आणतो ना आपण तर ते सुद्धा म्हणजे पुरत नाही तो आठ दिवस काय होत, आणि म्हणजे नेमकं काय करायचं तेच कळत नाही तेवढ्या भाज्या असून. आणि त्याच्यात भाजी घ्यायला जायचं तिथं पण आणि वांधे की कुठली घ्यायची भाजी. हं त्याच्यावून हे होतो. ती घ्याईल हातात धरलं की नही नही हा नही खात, तो नही
तो नही खात घरातले हो ना. तेच होतं घरातली व्यक्ती भाजी खात नही, म हीला आवडणार नही म हे नको घ्यायच दुसरी घेयला गेले, की अरे यांना आवडणार नाही.
हा घ्यायची कुठली हिच समजत एवढं कन्फ्युजन. हो खूप कन्फ्युजन असत, की कुठली भाजी घ्याय यची न काय करायचं ते सुकी केली तर एखाला आवडती. आणि तेला रसा केला थोडा तर ते दुसऱ्याला आवड
त दुसऱ्याला आवडत नाही ते घरामध्ये असंच असतं एकाला हे आवडतं, एकाला ते आवडत नाही. आणि भाजी घ्यायला गेलं तर गर्दी पण केवढी तिथे.
हो खूप आणि गर्दी आणि प्रत्येक जण म्हणजे गाडीवरच जाणार राहंत आणि भाजी घ्यायला मार मार्केटमध्ये जायचं म्हणलं की मग गाडी घेतल्याशिवाय जाता पण येत नाही कारण की रिक्षा नाही. त म्हनलं की मंग पहिलं जिथं दहा रुपये लागायचे ना रिक्षाला तर आता तिथं वीस रुपये घेताय, आता जस हे हं जस हे युद्धा
भाड पण वाढलंय. हो. युद्धमुळे पण सगळीकडे महागाई झाली आहे.
मग त्याच्यात काय वाटत कि जाताना वीस रुपये द्यायच चला साहजिक ये. जाताना तरी चाल पण येताना कस काय ते ओझ
हो ज घेऊन यायचं हो ना बरोबर आहे मग ते गाडी घेऊन गेली आपली स्वत त्याची तर लावायचा मोठा मोठ प्रॉब्लेम बर गाडी कुठेल हा गाडी लावायला जागाच नाही.
इ कुठे लावली ना तर त्याना म्हणणार हे काडा बाजूला
ए बाजूला काढा हो मग काय तर बरं लावली तर लावली हो पण लावली तर लावली काय करतात येणारे दुसरे आपल्यानंतर आपल्या गाडीच्या मागे लावून जातात.
हो.
ह आपलं जर आधी झालं असं तर आपल्याला गाडीच काढता येत नाही.
कारता म्हणजे एक तर आपल्या लेडीज लादीच ते आवरत ना त्याच्या
त्याच्यात सुचत नाही कोणती गाडी मागी घ्यायची पुढं घ्यायची मग त्याच्यात सगळे वांधे मग कोणीतरी एखादा चांगला भला माणूस आला तर तो म्हणतो थांबा मॅडम काढून देतो. थांबताई काढून देतो. मग तेव्हा त्यांच्याकडनं काढून द्यायच नस
निघून जातो.
हो खरंच आहे. वेळ पण जसा जातो ना मग आपला बाहेर एक तर आपलं घरातलं पटापट आवरायचं असतं सगळं करायचं आणि मग इथे बाहेर गेलं की एक तर त्या गर्दीमुळे पण आपल्याला पटापट घेता येत नाही. बरं पटापट आपण चॉईस भाजी करायला क तो भाजीवाला ओरडतो
ओरडतो हो.
कराय नाही हे आहे चांगलेच आहे आमी सगळ्या चांगच व तो चांगलंच आणलाय आमच्या भाज्या हा. अस तर भाजी घ्यायला गेल तर आपण किती महाग. भाव करायला सगळ्यांचे भाव एकसारखे.
हो सगळ्यांचे हो कुठवरही जा तुम्ही लांबपर्यंत मग ते वांगे वीस रुपये पावशर म्हणलं ना पहिला तर तो लास्ता आपण वीस रुपये पावशरलाच राहतो. हम्म्म हो आणि
भाज्या महाग झालाय कुठे पाच रुपय पावशर, दहा रुपय हो ना, हो ना, पाता ख मेथी झाली, कोथंबीर झाली हो ना. खायचं काय आता म्हणजे खायला तर पाहिजे सगळं
त्यात पाऊस पडेना.
पाऊस पडे ना खरंच आहे.
पाऊस पडला तर टेन्श चला म नाही दोन महिन तरी भाजी स्वस्त होईल. पण मग आता भाजी स्वस्त व्हायचा पर्याय पण नाही ना त्या कारण की अजून पाहस पडलाच म
आहेच महाग त्याच्यावर पाण्याचा पण तेवढा मोठा प्रॉब्लेम प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाहीय. एक दोन दिवसाआड पाणी येतय टँकर न पाणी येत आहे. म्हणजे पाऊस लांबल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेमच खूप सुरू झाले आहेत आता.
प्रॉब्लेम म्हणजे एकदम भयानक अवस्था झाली आता सध्या तर एक दिवसानंतर पाणी येतय. तर पुढच्या महिन्यात तरी सांगितलं गेलंय की दोन दिवसनच पाणी
दोन दिवसाने पाणी येणार आहे मग काय तर आपल्या शहरासारख म्हणजे शहरासारख त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम यायला लागलाय तर एकदम ग्रामीण भागात तर किती किती भयानक परिस्थिती अस-असेल तिथे.
पण मग. ग-ग्रामीण भागात एक होऊ शकत आपल्या शहरा भागात शहरी भागात काय होतं आपल्याला एक टेंकर मागवायच म्हणजे पाच हजार रुपये मागतायेत ते लोक.
हो.
हो आणि ग्रामीण भागामध्ये ते गव्हर्मेंट तरी पाठवून देत. तर मग ते लोक जाऊन घागरीन भरतात ते तरी चांगलं हाय ना उलट.
दुष्काळ भागा मध्ये राहणार्या लोकांचं म्हणते मी हम्म किती लांब लांब लोक जातात तात पाणी आणायला तिथे ना त्यांना कसली सोय न कसलं काय हे दोघ आणि उन्हाळ्यामुळे कसं जमिनीतलं पाणी पण आटतं ना तर त्यांना पाणी जेप जमिनीत तुन पाणी मिळत असतं ते पण त्यांना मिळत नाही. ते पाणी शोधायला बिचारे हांडे घेऊन किती लांब लांब जातात कुठेतरी एखाद्या खड्ड्यात पाणी असेल तर आपलं एवढुस याच्याने कशाने तरी कुठल्या तरी ह्याच्यान
वाटी, गिलासान पाणी भरून मग ते पण दोन घोट दोन-दोन हंडे असता बायांच्या डोक्यावर तर एक हांडा खाली वरती त्याच्या वर छोटा आणि एक कमरेवर. म्हणजे तीन-तीन घागरी घेऊन येतात.
भयानक भयानक म्हणजे आहे खर इथ ते. त्यांची जी अवस्था आहे त खूपच भयानक आहे. पाणी म्हणजे जीवन हो, तर पाणीच नाही तर मग काय तर. कस होत असेल. आपला इथे तर भाजीच आपलं साठलं होत. भाजी हो ना सगळं
पाणी पावसा मुळे पण भाजीपालेला पण उभायला पा पाऊस लागतोच ना भाजीपाला महाग त्याच्यामुळे तर व्हायला लागला ना की पाऊसच नाहीये. न शेतकरीच उपाशी राहायला लागलं तर आपल्याला कुठून खायला भेटणार आहे कारण की आता सध्या शेत करी डोळा लावून आहे आभाळाकड की कधी पाऊस पडेल, मी कधी पेरायला जाऊ आता भाऊ तर अक्षरशः काल म्हने की आज सकाळीच म्हणला. कि काही नाही म्हणे आता मी पेरणीयंत्र रेडी करून ठेवतो म्हणे कधीही पाऊस पडल तर पेरायला जायचं म्हटलं स्वप्न बघितलंय का म्हणलं रात्री की उद्या पाऊस पडणार आहे म्हणून तर म्हणतो नाही नाही पडल पडल म्हण पडेल पडेल म्हणला तो म्हटलं हा असंच आशा ठेव म्हटलं म्हणजे पडेल दोन दिवस
हो ना, हो ना, हो ना किती आशा लावून बसतात हो खरच आहे.
म्हणजे त्या पण आपल्याला प्रत्येक धान्य महाग भेटेल नंतरच.
भेटेल म्हणजे काय भेटतय, भेटतेच आहे आताच एवढं महाग झालय पुढे तर अजून खूपच याच्यापेक्षाही महागाई जास्त वाढणार आहे.
ते वीस रुपये किलोच तेल आज एकशे साठ, एकशे सत्तर रुपये किलो झालय.
हो ना. बरोबर आहे तेच तर आहे म मग काय मग भाज्या भाज्या म्हणूनच तर महाग झाल्यात ना सगळ्या आणि त्याच्यामध्ये मग त्या आणखीन आपल्या घरातल्या लोकांची आवडी-निवडी त्याच्यामध्ये
तर आवडी-निवडीने तर एवढा वैताग येतो ना
भाजी घ्यायला गेलं तर भाजी घ्यायच्या कुठल्या मग त्या वेळेला तर महाग आहे तिकडे तर घ्यायला गेल्या तर एवढु-एवढुशा भाज्या येतात. प आता ते फ्लावर घ्यायला तर हल्ली लोकं काय करतात ती लोकं फ्लावर घेतला ना त्याच्या मागेच केवढी पान पानं पानं पानं असतात आ पावशेर तर त्याच्यातच वजन जात असेल.
मग तेच त्यानी तेवढ्यामध्येच हे करून घेतात काडा म्हणलं. तरी काढणार नाही तर ते त्यांना पण आता ते विकून पैसा कमवून मगच जाऊन घरी राशन पाणी आणायचं राहत.
हा तस त्यांचही काय म्हणजे तेही तसंच आहे ना.
अवलंबून आहे.
हा सगळेजण एकमेकांना पूरक असल्यासारखे ते एकमेकांना ते हे करतात. पण मग काय होतं ते असलं करायला लागलं की मग थोडस आपल्यालाही होतं एक तर महाग भाजी आणि त्यात जे वाया जाणारं असतं त्याचा काही उपयोग नाही त्याचच वजन त्याच्यात जास्त येतं. मग थोडस कुठेतरी आपल्याला पण हे होतं ना घ्यायला पण
नको वाटतं मग ते
हा हल्ली आणि मग ते पानं पानं पण येतात मिरच्या म्हणा याच्यात त्याच्यात थोडं थोडं तर ते टाकतातच लांब लांब काड्या बिड्या
राहतात.
लागलाय ते हो हो मग ते थोड मा ते जसं आपल्यास हे करता मग तसं आपण पण थोडस केलं तर मग ते त्यांना ते आवडत नाही.
आपण काही बोललं कि मग नुसते पानच आहे म्हटलं कि मग मग त्यांच पण ते काय आहे ना भाजी विकतानाचा प्रश्न असा पण आहे की आपण सोनं घ्यायला गेलं तर रुपया कमी तर म्हणलं तर सोणार नाही करणार ना.
सोनं हा सोन करत नाही ते एक बरोबर आहे.
पण मग हे तर आपण ह्याच्यावर जगतो मग ते म्हणत की मग तुम्ही सोन्याचा भाव कमी करून दाखव मग आम्ही भाजीचा करू म्हणतात ते डायरेक्ट असे पण बोल
पाऊस नाही ना हो ते तरी काय करतील बिचारे पाऊसच नाही तर मग काय?
आणि विहिरीवरथे पाणी असलेला ते पण संपलं आता याऊ ना म्हणून
तेच मा त्यां ना जमिनीतलं पाणी त्याच्यामुळे ऊन जास्त पडयला जमितलं पाण्याची पातळी पण क झा त्यामुळे विरीला पाणी नाही विरीला पाणी नाही निदान त्याच्यावर शती होते ती पण नाही.
हो.
शेतकऱ्यांनी करायचं काय विकायचं काय आणि आपल्यासारखं यांनी त्यांच्याकडनं घ्यायचं आणि खायचं काय? सगळंच हे.
तोच प्रश्न येऊन जातो ना घेताना महागाई न खाणारे चवाईस वेगवेगळी
हो ना तेच मग हे तर आहेच. चला छान विषय होता आपला गप्. गप्पांच छान वाटलंशी खर तर गप्पा मारून वा धन्यवाद धन्यवाद.